हॅलो!
हॅलो!
हा बोला?
सम त क्लिअर?
हो हो येतं येतं क्लिअर, हा हॅलो येतय क्लिअर मला आवाज.
हा तुझा आवाज ब्रेक होतय अग रेंज नाही का तुला?
आता बघा, आहे कि फुल रेंज आहे माला
ओके चालेल.
हूं!
ओके चालेल हा आता येतोय तर काय करतेस तू आता सध्या तर.
काय, काय नाही बसली आता सध्या तर.
बर ठेवलीस का?
नाही अजून तुम्ही?
नाही बघ सहज बसले होते म्हणजे एक मला सन खूप आवडतो अन त्या सणा सोबत मी ना जरा बाबाशी म्हणजे माझ्या बाबांशी वडिलांशी डिस्कशन करत बसले होते. मग त्यानंतर बाबांना कॉल आला, मग बाबा गेले त्यांच्या फ्रेंड सोबत थोडं काम होतं. गेले मंग मी म्हटल की आता तुला कॉल करूयात आणि थोड त्या सणाबद्दल बोलूयातं. तू पण फ्री असशील असं वाटलं, म्हणून कॉल केला.
हो हो, हो हो मी फ्रीच आहे की आता. कोणत्या सणाबद्दल बोलणार आहेतं हूं हूं!
अरे सगळ्यांचा आवडता जसे की बोलतो आपण महाशिवरात्री म्हंजे सगळ्यात मोठी रात्र की तो सन तर त्याबद्दल बोलायचं होतं, तरी तुला माहितच असेल. की महाशिवरात्री हा सण का साजरा करतात, तर मी तुला माहित नसेल तर सांगते आयीक तर आम्ही आमच्याईकड कस सेलिब्रेट करतात ते देखील बी तुला सांगते तर महाशिवरा त्री ला अस म्हणतात की अ जगातील किंवा ब्रम्हांडावरील किंवा तीन लोक आहेत ना म्हणजे भूदल किंवा दल आहेत ना तर या तिन्ही ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला किंवा जगातील पहिला प्रेमविवाह हा महादेव आणि पार्वती यांचा झाला होता.
हूं!
आणि अ अ पार्वतीने म्हणजे सती जाण्याच्या नंतर त्यांना पार्वतीचे रूप धारण म्हणजे त्यांना पार्वती म्हणून त्या जन्माला आल्या ना त्या अगोदर सती जाण्या आणि. अ मग त्याच्यानंतर मग अ त्या ज्यानी अग्नित ऊडी मारला त्यानंतर पार्वती म्हणून त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी महादेवांना म्हणजे त्यांना महादेव आवडले. महादेव हे तुला माहित नसतील पण ते अ स्मशानात म्हणजे स्मशानाच्या ठिकाणी महादेव असतात त्या राखेमध्ये किंवा ते भस्मामध्ये ते खेळत असतात तसं म्हणतात म्हणून प्रत्येक स्मशान ह प्रत्येक स्मशनात हे त्यामुळे महादेवांचा फोटो किंवा शिवलिंग हे असतच आणि तिथे भूत वगैरे नसून ज्या ठिकाणी आपले देवांचे देव महादेव आहेत आणि त्या ठिकाणी भूत प्रेत वगैरे असतात असं म्हणतात तर हे सगळं चुकीचा आहे हा सगळा गैरसमज आहे हो. आणि पार्वतींना ज्या म्हणजे महालात राहणाऱ्या एखाद्या म्हणजे बंगल्यात राहणाऱ्या अ एक खास तिला म्हणजे पा पार्वतींना तो देव आवडला होता आणि त्यांच्या घरच्यांना तो नाकार होता म्हणजे ते प्रेम विवाह होत ना तर त्या घरच्यांचा नकार होता त्यावेळी त्यांनी अ महादेवांना पावण्यासाठी महादेवांनी त्यांना सांगितलं होत की तू मला म्हणजे मला मिळवण्यासाठी तू काय करू शकतेस तर त्यांनी एकवीस वर्ष म्हणजे पिकलेली पाने खाल्ली होती आणि पिकलेल्या पानावर त्या अ जगत होत्या पिकलेली पाने खाऊन फक्त त्यांनी उपवास धरला होता फक्त पाणी आणि पिकलेली पाने खाऊन ते एकवीस वर्ष जगल्या होत्या. आणि एका विशिष्ट गुफेमध्ये त्या होत्या म्हणजे गुहा म्हणता येईल त्या गुहमध्ये त्या होत्या आणि तेथे तिथेच त्यांनी शिवलंगाची स्थापना केली. आणि त्यानंतरच हरतालिका हा उपवास कुमारिकांसाठी आला. मग त्यानंतर त्यांना महादेव पावले असं म्हणतात आणि मग महादेव आणि पार्वती यांचा प्रेमविवाह झाला. आणि हरतालिका ही पूजा कुमारिकेसाठी म्हणजे त्यांना महादेवांसारखा व्रत सॉरी महादेवांसारखा नवरा मिळावा आणि त्यांनी हा व्रत करावं अस म्हणतात. आणि हा व्रत हा अजन्म असतो म्हणजे जन्म अ अ मरे पर्यंत करायचा असतो तो अ व्रत असं म्हणतात. मग हे झालं हरतालिकेचं आता महादेव म्हणजे त्यानंतरच त्यांना महादेव मिळाले होते. आणि मगच जगातील सगळ्यात पहिला प्रेम विवाह हा महादेवांचा आणि पार्वती तर झाला होता, त्यांना शिवशक्ती असं देखील म्हणता येतात. आणि शिव आणि शक्ती ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ब्रह्मांडावरील म्हणजे कोण तीही शक्ती त्यांच्यासमोर अपूर्ण आहे, असे म्हटले जाते. आणि शिव शक्तींना अर्ध नटी ना्नेश्वर असे देखील म्हटले जाते. आता तू काहीच्या घरी फोटो बघितली बघितले असशील की अर ती पार्वती असते आणि आ ते शंकर म्हणजे महादेव असतात. हो आणि महादेवनाचे पण विशिष्ट नाव आहे जस की त्यांना कोण कोठेतर भोलेनाथ म्हणलं जातं को कुठेतरी शंकर म्हंटलं जातं कुठेतरी महादेव म्हटलं जातं ते विशिष्ट त्यांचे नाव आहेत. आणि त्या नावाप्रमाणे ते भोले देखील आहे म्हणजे ते अस म्हणतात की मुलींच्या हस्ते व लगेच ट्रस्टच म्हणजे पूर्ण जीवनामध्ये मुली जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या च्या पाया पडतात किंवा त्यांच्या भक्त असतात, कारण भोलेनाथ हे खरंच भोळे आहेत असं म्हणता येईल. आणि आता तुला महाशिवरात्रीच सांगते तर महाशिवरात्री वेळी सर्वजण सकाळी लवकर उठतात आणि मस्तपैकी अ साडी वगैरे किंवा पोशाख असुदे व्हाईट कलर म्हणजे पांढर कलर हा देवाला आवडतो तर तो परिधान करतात. आणि देवाला जातात शिवलिंगची पूजा कर तात. शिवलिंगावर अ जल चढवतात तर अशी वेगवेग वेगळी अशी कथा आहे त्यांची तर त्यातील एक कथा मी तुला सांगते.
हम्म.
तर आता बघ ह. महाशिवरात्री म्हणजे का साजरी केली जात असावी असं तुला प्रश्न पडलाच असेल की, अरे बाबा एवढे मोठ्यान का महाशिवरात्री साजरी करतात. तर म्हणजे त्या त्यामध्ये ना एक तीन कथा आहेत काय? त्या ज्या मला माहिती आहेत तर मी तुला म्हणजे थोडक्यात सांग मला म्हणजे हा प्राचीन काळामध्ये त्या कथा ऐकल्या होत्या, मी वाचल्या होत्या म्हणजे मला पुस्तकं वगैरे वाचायची खूप आवड आहे, मग त्यामध्ये मी ते वाचल होतं. मग म तुला छोटेश्या रूपात सांगते. बघ तुला म्हणजे आवडते काय वगैरे. तर पहिली कथा आहे काय एका जंगलात कनि एक शिकारी राहत असतोय शिकारी त्याच्या म्हणजे परिवारासोबत कुटुंबासोबत तिथं राहत असतो. आणि मग आता शिकारी म्हणल्यावर त्याला शिकार करायला कणी जंगलात म्हणजेच जावं लागत असत. मग तो एके दिवशी असच म्हणजे दिवसभर उपाशी राहून असं आपल्या कुटुंबासाठी शिकार करायला गेलेला असतोय. मग तिथं जात तो आणि मग शिकार पाहण्यासाठी तो एका बेलाच्या झाडावर जाऊन बसतोय. मग तिथं बसल्यानंतर कणी तिथ खाली एक शिवलिंग अस तय ते त्याला माहित नसतंय आणि मग तो शिकारीची वाट बघत लेला असतोय शिकार माझी कधी येते? कधी येते? आणि त्याच्या हातात कनी पाण्याचा कनी भांड असते म्हणजे तो पाणी आता तहान लागली की आपण पाणी पितोयच की मग त्यासाठी तो ते घेऊन गेलेला असतो, मग ते भांड्यात पाणी असतंय की नाही हळू हळू हळू असं कनी थेंब थेंब थेंब त्या शिवलिंगावर पडत असतय आणि त्यान जिथ हात ठेवलेल असतंय की नाही तिथलं ती बेलाची पान पण की त्या शिवलिंगावर पडत असतात. मग असच ती पान पडत असतात. आणि तो सकाळपासूनही काही खाल्लेला नसतो, मग ते त्यावेळी ना रात्र झालेले असते. मग तिथून कनी एक हरीण जात असते. मग त्या हरणीला मारण्यासाठी तो काय करतोय, शिकारी आपला बाण काढतोय. मग ती हरीण काय म्हणत्या माझी मुलं माझी वाट बघायला लागलात आणि मी त्यांना त्यांच्या खाण्यासाठी इथवर आलेली आहे. आणि मी त्यांना खाऊ देते आणि तु मला मार. मग त्याला त्यांची त्या हरणाची दया येते, मग त्याला दया आल्यानंतर तो काय करतोय त्या हरणीला सोड तोय. मग त्या सोडल्यानंतर मग दुसरी हरीण पण तशीच येते आणि ती हरीण देखील त्याला तशीच कहाणी सांगते. मग तो हरीण तिला देखील सोडतोय, मग काय होते ते शिवलिंग असते ना, ते प्रसन्न होते आणि त्याला म्हणते की, शिकारी तू आज म्हणजे काहीही न खाता तू अचानकच म्हणजे अ इनडायरेक्टली तू माझी पूजा केलीस. आणि मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. हा. आ तुझ्या तुझ्यावर जी पाप वगैरे होत तू तुझी करत होतास. मी ते सगळं तुझ आता पाप सगळं जे आहे ते मान्य केले आणि तुझ्यावर आता कोणतंही पाप नाही आणि त्याच्यावर ते शिवलिंग प्रसन्न होतंय. त्या दिवशी म्हणून की नाही महाशिवरात्री साजरी केली जाता. आता तुला अजून एक माहीत असेल की अ शिवली म्हणजे आपले जे महादेव आहेत त्यांचा कंठ निळा आहे बघ. आणि मग काय झालेलं एकदा हा हा. समुद्र मंथनमध्ये क नाही देव आणि दानव यांच्यामध्ये नाही एक युद्ध लागलेला असते. मग ते युद्धात काय होतय माहितीय काय. अ, त्या विषयाचं नाव मला आठवत नाही, हरी काहीतर नाव हाय काय, एक्झॅक्ट मला आठवत नाहीयाय. ते विष इतकं बाहेर पडत की त्या विषामुळे आता जग नष्ट व्हिल, असं वाटत असतय मग त्यावेळी आप जे भगवान आहेत ना महादेव, ते विष आपल्या कंठात घेतात. म्हणून त्यांना नीलकंठ आणि ते विष जे आहे ना ते निळ्या कलरच असतं. म्हणून त्याला नीलकंठ, हा निलीकंठ असं म्हणतात. त्यांच्या ते, पूर्ण असं ते कंठामध्ये घेतात आणि ते कंठामध्ये सामावतय. त्यामुळे ते जे विष आहे ना ते, पूर्ण पूर्णतः नष्ट होतय मग ते त्या दिवशी नष्ट होतय म्हणून त्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जातीया. आणि आता तिसरी जे, हा तिसरी जे आहे म्हणजे ते तर तुला माहित अस म्हणजे लहान मुलांना त्येन सगळ्यांनाच माहितीय, त्यावेळी शिव आणि शक्ती याचा विवाह झालते आणि जी पार्वती ज्यांच्यासाठी फक्त हरतालीका म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाऊन, ते शंक म्हणजे महादेव सारखे पती तिला मिळावे, महादेवच मला पती हवेेत. म्हणून ती कडेकोरपणे आपला जो उपवास करत होती त्यांच्याशी तिचा विवाह म्हणजे शिव आणि शक्ती यांचा विवाह त्या दिवशी झाला, म्हणून महाशिवरात्री ही साजरी केली जाते. हा म्हणजे प्रत्येक घटनेचं प्रत्येक सणांचं काहीतरी वेगळं उद्दिष्ट वेगळं काहीतरी महत्त्व असत. आता बघ ना यात, तीन कथा वेगवेगळ्या स्वरूपात हा वेगवेगळ्या स्वरूपात आहेत आणि वेगवेगळ्या रूप आता यातली कथा कोणती खरी, कोणती खोटी हे देखील माहित नाही. पण आपण प्रा
माहित नाय
प्राचीन काळात आणि आधुनिक काळात आपण त्या कथा आपल्या लहान मुलांना आपल्या नेक्स्ट पिढीला आणि आपल्याला आजी आजोबा सांगतात आणि त्या कथा आपण एक तो दुसऱ्यांना सांगतो, जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडते हा. आणि समोरच्याही ज्ञानात भर पडते. प्रकारे आपण ही महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करतो, जेणेकरून लांब असली
ते
ते कुटुंब हा जवळ येतात, एकत्र आनंद
हम्म
साजरा करत आणि बुलबुला घालतात अशा प्रकारे मला सपोर्ट केली, ऐकून गेलीस
हम्म हम्मं खूप छान कथा सांगितला तुम्ही हम्म.
ओके थँक्यू.
बाय, हो बाय.
ओके बाय.